हा, बोल.
येतय का आवाज?
होम क्लिअर.
बोल मग काय म्हणता ते पियू झोपली नाय का अजून?
नाय ना तिलाच झोपी लावून राहिली.
हो का?
हॅलो.
हा बोल ना.
हा तिलाच झोपी लावून राहिली ती. आता झोपायचच तिला. हम्म.
ती खात्या मंग काय?
हा.
म्हटलं.
हो.
हो का.
हम्म.
दिवसाचे स्पेशल बनवा लागते काय?
ती असं तिखट खात नाही ना. अह तुझे भाऊजी पण खात नाहीत ना तिखट ऍसिडिटी मुळं एक वर्ष झालं ना, मग दोघांच एकच होते. पण आज फूल खिचडी करून दिली दाल खिचडी. हम, ते जेवायला गेले आमचं त्याच्यात झालं. टेन्शनच नव्हतं. हम्म, हम्म. तशी खाते पण फिक्क करा लागते ना, काढा लागते तिच्यासाठी.
हो.
हा सूप
लोंणच बींच नाही टाकल का? लोणचं नाही टाक टाकलं काय म्हटलं लोणचं नाही टाकलं का?
लोणचं का नाही टाकलं ह्या वेळेस. मागच्या वेळेस चच लोणच होत यावेळी जरा कॉन्टॅक्ट दुसऱ्याकडे दिला होता.
ते आता टिकते का मग?
माझ्या हातचं?
आंब्याचे लोणचं टिकते का म्हणलं हातचं तुझ्या?
हो आंब्याच टीकते. यावेळेस मी मिरचीच बनवलं हो तर मिर चीच हिरव्या ते तर एवढ खास झाल त अमृताला तर इतकं आवडलं. अमृता म्हणे मला पुढ च्या वेळेस तू करून देतो म्हणे म्हटलं आता पावसाळ्यात लिंब येऊ दे चांगले आणि मिरच्या उन्हाळ्यातंच आली होती ना ती बर्थच्या वेळेला आणि त्याच्यानंत तर आली पुन्हा दोघे नवरा बायको. लय आवडलं त्याला मिरचीचं मग म्हटलं करून देईल बाई मिरचीच लोणच. अर्धा, एक किलोच करून देईन.
तशी करत असत म्हटलं ना
हे पहा मिरच्या का नाही आणायच्या थोड्या मधातून कट करायचे, डेट काढून टाकायचे नाही काढले तरी चालतेत म्हणा. स्वच्छ धुऊन, पुसून ठेवायचे अशे कोरड्या झाल्या पाहिजे. मग त्याला चाकून बरोबर मधात कट करतो.
हम्म
म मोहरी अजून ते चटणी थोडस लोणच्याचा मसाला असला तर तो समजा मेथीदाना असं घेऊन फ्राय केलं तेलात. आन तेल असं खूप वेळ थंड होऊ दिल. म्हणजे गरम केलं चांगलं कडक म्हणजे खूप पण कडक नाही केलं. आणि तो मसाला आणि मीठ त्याच्यात टाकलं. आणि हे मिरच्या होत्या ना चिरल्या होत्या त्याच्यात जेवढ्याचा समजा आपण लिंबू लिंबू घ्यायचे लिंब लिंबाचा रस काढायचा, तो गाळायचा आणि त्या मिरच्यावर टाकायचा त्यानं मीठ टाकायचं खूप मोठं आणि तो मसाला आणि तेल टाकून द्यायचं आन भरणीत ठेवून द्यायच. दोन तीन दिवस भरणी बाहेर ठेवायची नंतर मग फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालते.
हो का मसाला कोणता टाकत म त्याच्यात?
हेच मोरीे आपली मोरी मिरे जिरं
हम्म
हां हेच बारीक केलं होतं मी.
आख्खे मीठ चटणी हे नाही?
ना नाही चटनी चटणी कसं टाकायची सर टाकायचं कारण की मिरच्याचं लोणचं असतं ना. मिरचीच असत ना तिकट पण थोडस लाल दिस त म्हणून थोडं कलरफुल या म्हणून टाकायचं पण हळद नाही टाकायची बरं का.
हळद नाही टाकत असंत.
नाही हळदी न खराब होऊन जातं ते लोणचं.
याच्यात हळद पाहिजे आंब्याच्या हच्यात हळद पाहिजे. अ मिरचीच्या याच्यात हळद नाही टाकत मी कोणी टाकते मिनवत टाकलं बरं.
तुम्ही काय टाकता लिंबूचा रस?
हा लिंबाचा रस.
हम्म. म्हणून ते आंबट आंबट लागते. यो. हॅलो.
हॅलो.
म आंबट लागतं ना ते.
हो कोणाचा तरी फोन आलता आणि तेच हलव हलव करू राहिला काय.
हो का.
आलता त रिसोट टिचर म्हणून आहे.
हम्म. मला येऊन गेला रेखा ताईचे आले. अजून कोणता स्टॅन्ड घेवाय किरण स्टॅन्ड घेेतेत याला हं हं.
हो बाई तुला का?
हो आता ते चालू आहे ना आपलं.
हो का आता मी नेटच बॅलन्स टाकतोन मंग बोलतो. बारा वाजेस्तो झोपत नसेल ना?
बोन?
तू.
नाही मी त झोपतच नाही बारा वाजेपर्यंत बोल ना आज झोपतच नाही मी आज करू नच टा रोज रोज चाटच दिसून राहिले.
आव हं.
रेखा ताईनं सांगतला आज रेखा ताई मी नाही झोपत म्हणे.
अहा.
अहं. अजून काही काही काळण म्हटलं आपलं राहिलं व्हायचं.
हो ना.
ऐकळ झालं जा तिकळं म.
हा.
कसं
आं.
कस झोपता म्हटलं?
आम्ही का वाजतो झोपतान बारा वाजतातच.
हा मोबाईल पायका पायका वाजतात नई.
हम्म काय पोरगी लवकर झोपत नाही तिला आतापासून झोपी लावते ती झोपते साडे दहा पर्यंत हम्म तिला मांडीवर घेऊन गाणे म्हणत राहते
हम्म
हम्म
लोणचं कसं टाकता मग लोणचं
अ याचं
आंब्याच
आंब्याच आंबे धुवायचे चिरायचे चांगले फोडी करायच्या त्याला मीठ लावतो हळद लावतो
हळद, मीठ लावून मग एक दिवस ठेवायचं का ते
हा ठेवलं तरी चालतंय नाही ठेवलं तरी चालतंय आपलं तेल गरम करायचं हा तेल गरम करायचं
हम्म
अ त्याच्यात आख्खे मिरे लाल मिर त्या असते ना आपल्या वाळवलेल्या
हा
त्या लाल मिरच्या आख्खा पुन्हा रामबंधूचा मसाला येतो
हम्म
रामबंदूचा मसाला अ ते टक्कर कडक राहावं म्हणून गुळ टाकायचा थोडासा गोड नाही होत ते लोणचं पण कडक राहियत वर्षभर कडक राहियत टक्कर त्याचं
हम्म लागता कस का गोड
आह
लागता का जरा गुळ
नाही ते तेल तर तिथं मसाला असा करून ठेवायचा
हा
अ नंतर तेल गरम करून थंडगार कराव लागतय
हा
हा थंड तेल झालं तेव्हा ते मसाला त्याच्यात एकत्र करायचा आणि मग त्या लोणच्याच्या फोडीवर टाकायचा
हो का
हम्म पण मीठच खूप लावावं लागते पहिलेच म्हणजे एवढं पण नाही झालं पाहिजे की ते खारट लागल
मोहरी, जिरी तेलातून काढावं लागत असेल ना
मोहरीची डाळ असते ना
हा
ती आणायची मोहरीपेक्षा मोहरीची डाळ टाकायची
ती लागते तळायची
तळायची नाही कच्चीच छान लागते ती काहीच नाही
हो का मी म्हणते ते मसाला करून बाया तेलातनी हेच करून का भाजतेत काय मग त्यांच्यात
नाही तसं नाही करायचं
हा माझी आय अशाची करून लईच तेलात भाजून जायची
तेन खराब होते लोणच
हो ना
लवंगा टाकायच्या कच्च्याच मिरे टाकायचे हिंग टाकायचा हिंग खडा हिंग येते ना?
हम्
त्या खड्या हिगणं खूप टेस्ट मस्त येते एकदम त्या डब्बीतला हींग नाही खड्याचा हींग
टाकल्यावर ते चांगलं मुरत असन मग त्याच्यात
हा ते मुरूनच जाते ना मसाला
हम
हम्म
नंतर पुढे टाका द्या मग बाकी काहीच नाही?
नाही मी एवढंच टाकत जाऊ मस्त लोणचं होत जाय वर्षभर टिकलं बाई अजूनही आमच्या घरती
टाकता काय काचच्या बरणीत?
मी तर प्लास्टिकच्याच ठेवतो माझ काय खराब नाही होत पण काही नाही मी दरवर्षी प्लस्टिकच्याच भरणीत ते काच्याच्या भरणीत एकदा ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवायला गेलं फटकन पडली हातात ती फुटली तर ते लोणच सगळं मातीतच गेलं मग
हो काय
मग ते खाव वाटतं का? त्याच्यात बारीक काच असला तर काय कराव म? तेव्हापासून मी प्लॅस्टिकच्याच भरणीत टाकतं
असं के तेल गरम केलं त्या गरम तेलात मी टाकला ये ना मसाला मोहरी का नं हे काय आई न चटणी काय हळद काय मग काय वोते असं कालव फुलव केलं काहीच चांगलं राहील खारट खरटच लागलं मी मुनगड यायचेच लोणचं खा हो हो ना या जे चांगलं लागते आपला कावुन असं लागते? माहितच नाही
च नाही ते
थंड तेलच ठेवाचं फक्त गरम करून
तेल गरम करायचं एक दोन तीन तास तेलं थंड होऊ द्यायचं वाफा निघुस्तं गरम करायचं त्याला
हो का
आणि गरम झाल्यानंतर त्याला थंडगार होऊ द्यायचं चांगलं
हा
आणि त्या थंड ह्याच्यातच मग एक रामबंधूची मसाल्याची पुडी येते ना? लोणचे मसाला?
हो ना
पन्नास रुपयाची एक पुडी हाय वाटतं तर लोन कैऱ्याचा आकार पाहयचा आपला कितीय कैर्या तेवढी ते टाकून द्यायची हा मोहरीची डाळ आणायची आपल्याला किती मोहरीची डाळ पाहिजे ती डाळ टाकायची त्याच्यात मिरे टाकायचे लवंगा टाकायच्या हिंग टाकायचा मसाला असा तयार सुका तयार करून ठेवायचा कोरडाच आण मग ते तेलात ना टाकून द्यायचा थंड तेल झालेलं असत त्याच्यात हलवायचं चांगलं आणि त्या लोणच्याच्या फोडी त्यात टाकून असं हलवायच
हं
हं मस्त होत लोणचं
मग ते चांगलं मुरते.
मूरतय मीठ टाकायचं पण भरपूर
मग हलवत राहायचं त्या लोणच्याला कसं दोन दोन, तीन दिवस आड दोन, तीन दिवस आड मग हलवत राहायचं.
आम्ही तू विचारत. का त्याची बरणी स्पेशल आणली ते लोणच्या टाकायसाठी
मग चालते ना पण मी तर याच याच्यातच टाकतो बाई प्लॅस्टिकच्या याच्यात माझं काही खराब नाही झालं आता तू काय कर न एक किलो कैऱ्या आण
हा.
चांगल्या धुव धुतल्यानंतर कापा करा जशी काप लागते, तशी फोड लागते तशी मग थोडस मीठ टाकायचं त्याच्यावर मीठ टाकायचं चांगलं अ आपलं तेल गरम करायचं, तेल गरम हळद आणि मीठ लावायचं पहिले तेल गरम करायचं तेल थंड झालं की लगेच रामबंधू मिठाची याची पुडी मसाल्याची पुडी हिंग मिरे लवंगा थोडासा गुळाचा खडा बारीक करून असं त्या मसाल्यात तेलात टाकून द्यायचं आणि आणि ते तेल त्या लोणच्याच्या फोड्यावर सोडून द्यायचं. असं चांगलं खालीवर करायचं चमचान
अच्छा. हा मसाला टाकून सोडायच त्याच्या हा मी म्हटलं ते फोडीच टाकायच्या का त्याच्या कडयीत